ते का लाग लागे हह हाह काय म्हटलं मग मी काही बोर होत नसेल बोर होत अस चालगी मम्मी.
टी व्ही आहे ना तिथं?
टी व्ही हाय मोबाईल हाय पण शेवटी कस आहे. त त्याला सवय पहिली लागलेली आहे ना. ते हे जे अ काड्या करायचे तीच काढ, तीच काढ, त्यो प्रॉब्लेम काढ, ह्यो प्रॉब्लेम काढ ती, सवय अशी गप बसून देत नसतील सारखे म्हणत असाल काय करायचं तिथे? कोण नाही, कोण नाही, रवीचा बी काही पत्त्या नाही गड्याला
मग रवी फोन लावत असेल की आईला.
हा हा कुठलं काय तो लय रागातय तिच्यावर त्याच्यावर लय रागात, आमच्यावर कमी पण त्याच्यावर लय रागालाय. अर, तीच कि रे. तिनं शाहाणीन पैसे सगळं घेऊन ठेवले ना स्वतःला. त्याचा विचारच केला नाय. तुग झाले सगळं आहे बरोबर आहे पण कोरोना असं वाऱ्यावर सोडणं चुकीच आहे ना.
हम्म, ते तर आहे माई आईकड कितीत ए पैसे आता?
तीच्याकडे सोळा सतरा लाख असतीलय.
अरे बाबू! !
हम्म. आता मला सांग, तिला काय गरज आहे? मी म्हणतोय बघ दवाखाना बिवाखाना आता फ्री झाली ती फ्री म्हणजे कुठल्या तरी योजनेत बसून काय बी करून मिळतय फ्री, काय तिच म्हणण काय झालं होत, ही दोघं बी पैसे आल्यावर मला सांभाळणार असं डोक्यात तिच्या, हा मग ते त्याला ह्याला देणार होती वर नेट कॅपी टाकायला दुकान घराच्यावर पण ते, हा परत ते त्यांचा वाद झाला. वाद झाला आणि वादात त्या रागने गेला बायकोला पोराला घेऊन. आणि जाताना डोस देऊन गेलाय कि तुला जीवन ठेवतच नाय व त्यावेळी गेला नाय का पडून त्यावेळी तेव्हा अ मोबाईल घेऊन गेल मोबाईल, हा मोबईल दुसऱ्या दिवशी नेला तेन. काय मोबाईलमध्ये पैसे होते, ह परत आला होता चोरी कराच्या ह्यान आणि त्याला सगळ सगळं माहित होत मम्मी खात्यावर मोबाईल ठेवते सारखी आणि ते हळूच मी बाहेर गेलेल बघून सगळ्या तयारीने आला होता हळूच गुपचुप रात्रीचा
मग मोबाईल कोणाचा घेऊन गेलाय?
मम्मीचा, मम्मीचा घेऊन गेला होता आणि परत मग काय केलं त्यानं ट्रानझॅक्शन एकाच टायमाला एक लाख पाठवू शकते ना? एका दिवसाला, ऑनलाईन मग तीच तेवढं पाठवलं, गेले गेले बाहेर तेन आणि परत दुसरं एक लाख पाठवणार होता तवर मी सच्याला फोन लावला अस झालं म्हटलं काय लावला अस अस झालय काय करायचं? तर सच्या म्हटलं एक काम कर कस्टमर केअरला फोन लाव आणि कारड ब्लॉक करायला सांग, मग कस्टमर केअरला फोन लावला, ब्लॉक करायला लावलं ते म झालं, ब्लॉक झालं ते, एक लाग तेवढं गेलं आणि परत मग परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते ट्रान्सफर होईना म्हणुन का नाही ह्याचा फोन आला रवीचा माझ्या यांच्यावर. माझे ह्याच्यावर फोन आला की अस अस म्हणजे द्यासाठी फोन मी काय उचललं नाही मम्मीड दिला म्हंटलं तुच बोल, मग ती लागली बडबडाय त्याला म्हटलं मला मोबाईल द्यायचा होता. मग मोबाईल त्यो दोस्ताकडन त्याने पाठवला.
करून तो गायब झालाया.
हेच्या आयला म्हणजे एक लाख रुपये घेऊन गेलाय म्हणा.
नेऊन आणि खात्यावर त्याच्या एक दोन लाख होतत.
मजे तीन लाख हायत.
ती बी खात्यावर का ठेवलं होत ती बी मम्मीचच होतात ते
अच्छा
ठेवलं काहीतरी कामा निमित्त ते बी घेऊन गेला आणि ते काही पैसे राहत नसत्यात त्याला नाद असा लागलाय ना तो एक दारूचा म्हणायचं दारू जरी सुटेल तरी टेन्शन असत ते बोंबलाय सुटणाच झालाय त्याचा नाद
ते पैसे अडकवायचा
हा
आणि ते जुनं पैसे
हा जुन गेलं बुडीत ते आता ते केस चालू आहे ज्यावेळी केसचा निकाल लागेल त्यावेळी मिळेल आणि ते काही निकाल लागत नसते ह
अच्छा आलं
त्याला अटक केलं की त्या मेन जेन ह केलाय त्याला अटक झाल्या हम्म पुण्यात हाय ये एवढ्या जेलला आहे ते काय बाहेर फिरत असत्यात ती नुसतं नावाला असतय.
अरे पण ते किती रुपये अडकिवल असेल र.
एकतीस लाख कायतरी घातले एकतीस एकतीस लाख.
ते रवीन तेवढच घातलं ना एकतीस लाख बाकी त्यांचं म्हणतूया.
बाकी ज्यांचं काय केलं ते ना अ जेव्हा धाड पडली की नाही ते लाईटीचे तेव्हा त्याचा इन्कम बंद झाला मग त्या टाइमात का नाही हे हप्त चालू होतात ना फायनान्स म ते हप्ता हप्ता भरायला ते नाही ह्याच्याकडनं घे त्याच्याकडनं घे असं दोस्ताकडनं घे दोस्त बी काय म्हटलेस तिला आयला दुकान आहे एवढं मोठं काय होतंय दिलेली हा आणि त्यात टायमात त्यानं सोनं होतं सोनं त्यानं घाण ठेवलं होतं त्या मशिनींसाठी
अच्छा
सोन्यावर आणि थोडंफार कर्ज मिळत ती कर्ज मिळवून त्यान पाक ती वाटे लावून ठेवली सोन्याची ती हप्त भरायला नाही कुणालाच तिला बी सांगितलेलं नाही मला बी नाही ते नाही एक मम्मीची एफडी होती
हा
तोडली
आय घातली त मम्मीला पण नाही माहिती मग मम्मी त्या सुरीवर तुटत असाल काप
नाही ती असं जेव्हा एफडी करतो का नाही तेव्हा जॉईंट अकाउंट असल का नाही किं म ती तोडू शकते हा जॉईंट अकाउंट हम
आणि
काय लपडी केलीत सांगू तुला एवढं करून सुद्धा ते मी म्हणते जाऊन दे मग मम्मीला वाटाय पाहिजे की आपण एकालाच धरलेय म्हटल्यावर त्याच्याकडनंच अपेक्षा ठेवल्या पाहिज आणि त्याला कसं सभाळता येईल ते बघितलं पाहिजे ते बोंबल सगळंच गांडिव घातली लाथ की असं आला आता मग मग आम्ही त्याचा फायदा घेतला आम्ही म्हटलं आमी का बघू आता तुला हा ते आता आमच्याव केस कराय लागलय आता
केस काय ते काय उपयोगाचीच नाही सोड कारण आता दोन भाव आहेत दोन भावांना समोर याव लागतय एक येऊन नाही चालत सांगितलं सांगितलं तू वकिलाला बोललास ना ते वकील म्हणलं दोन्ही एकत्रला लागतात
हा मग तेच की आम्ही का आम्ही तोच मुद्दा धरणार की त्याला कस सोडलाय त्या आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला त्याला बी खर्च पाहिजे न आम्हाला बी खर्च पाहिजे. असं कसं आणि कोर्ट काय थोडी न्याय न्याय देणारच की कोर्ट
गी आणि ते चायनीज
चायनीज चायनीज बी नाद सुटला चायनीज ला कळायचं बंद झालं चायनीज च बी सत्तर हजार अडकल्याल ती कसतर दिलं वाटत मम्मी ती देत नव्हती लवकर त्यामुळ चायनीज ला लक्षात आलं मम्मी मम्मी पैशेच देत नव्हती.
सत्तर हजार घेतलेल होय चायनीज कडण. होय होय
अरे ती एवढं खुळ आहे तुला सांगतो तेन अ ही जप्ती आली होती घरावर काय अ फायनान्सची घरावर जप्ती आली होती तर शहाण्यान गडबडीत ग जपती येत्या म्हणून कनाय एक लाख एक लाख नव्ह ऐंशी शी हजार ऐंशीहजार एक वकील बघितला होता पुण्यातला कुठला.
अच्छा
आणि त्याला पैसे पाठवल्यात ऐशीहजार ती केस जप्ती थांबवायला. त्या बी गड्यान पलटी खाल्ली त्यांन हे न वकिला न त्यो म्हंटला एकदम अशीे जप ती थांबवाय येत नाही. म बग नाही नाही येत्या रे पण ते काय पैसे खायासाठी पुढच पैसे पाठवा मग आम्ही हे करतो प्रोसेस करतो असं कायबी सांगाय लागलय म बघ असला लुबाडलाय त्याला आणि ह्या शाना कुणाला म्हणल तसं पैसे वाटतय ह्याजकड पैसे असल कनई कुणाला म्हणल तसं वाटत जातं ते.
नाही तेच्या मग त्याला दिलं का पैशे
पैसे देऊन ते बुड म्हणजे ते बुडीतच गेल ते ऐंशी हजार. त्या टायमाला वकील हा चायनीज कडनं उधार घेतलं होत ते दिलं चायनीजच दिलं की दिलं लई दिवसांनी दिलं त्यापासन चायनीज आता नादालाच लागत नाही चायनीज म्हणत असल हेंच काय खर नाय हाय की हाय की घरात हाय मास्तर झालंय आता काय नाही नाही एवढ्यात नाही आता ती आर मिलिटरीत जात नाहीत लवकर
किती वय
ते ज असल आता ऐंशीच्या आस ऐंशी नसल पंच्यात्तर, सत्तर असल सत्तर, पंच्याहत्तर
आणि ते ब बंद दरवाजा
बंद दरवाजा कुठला हे बंद दरवाजा नाही नाही विसरलेला नाही फक् ते कराड केे वन के टू असली लई हिंट हाय रे बंद दरवाजा कुठला र बंद
आता आपण जात नव्हतो का ते कुठलं ताकारी नाही तुझ्या सरळ पुढे गेल्यावर कुठलं गाव येते
अ साखरले दत्त बिगडी हा त भय ह कामेरीचय कामेरीच हा झालं कीतीच लग झालं झालं झालं ती एक बिचारी चांगली होती कुठलं तीच किती कामेरीच
नाही ते झाले की तू ते चार्टवर बोलत नव्हतास काधी
त्या तशा पुोरीलाही होद्या त्या कामेरीच्या
नाही नाही ते एक होतं की र ते काय नव्हते दयला तिचं ते तू भेटायला पण गेलतास
हा तीस तस तीस तस त ती म्हणते कामेरीची चॅटिंग म्हणजे फोनवरच बोलत होतो फोन करायची का वाढरतो फण पॉइन वरन हेव ते बंद दरवाजाच केिले त ब दरवाजा तीच म्हणतेस
ते तुझ्या रोडवर नव्हतं का जरा पुढे गेल्यावर त्या मेन रोडवर
एकशे शहाऐंशी का
नाही नंबर नाही माहिती आहे मला
नंबर नाही एकशे शहाऐंशी एका गाडीचा नंबर उत्तम मा आहे आहे का गाण्या वििन्या गाण्या्या पवारला बी अडती मला बी अडवती
नाही नाही ती नाही आयडि आपल्याला काय नाही तुझ आता एवढा आहे तु तच कम्प्युजन व्हा लागलाय एवढं करून ठेवलं की
आम आम फोन करतो कट करून